हा.
काय करताय.
काय नाही बसले तुम्ही?
हो मी पण बसले आता आवरली सगळी कामं.
हा हा हा. मुलं वगैरे शाळेत गेले. अ मुलं शाळेत गेली काय म्हंटलं.
हा त्याला घातलंय पण आज नाही गेला तो. आज जरा किरकिरलाय म्हणंताण घरातच-
केवढा आहे कि
आत्ता चार वर्षाचा आहे तो नर्सरीला घातले
हा हा हा
आज डब्याला काय बनवलं आम्ही बनवलं मोड आलेले मटकीचे अ हे आपे केलेले
त्याचे आपे करता येतात का
हा हो आपले मोड आलेले कडधान्य असतात ना ते सकाळी भिजवून पण त्याला मो काढतोय तस मोड काढाय चे आणि ते जरा मिक्सी त्याला बारीक करून पिळून घेऊन ते आपण आप्पे कसे करतो तसे आप्पे करून द्यायचे छान लागतात पोस्टीक पण मुलांना हम्म
मग म्हणजे त्यात कोणतं पीठ वगैरे मिक्स करताय काही आहे ते फक्त
म हे वटणा वटाणा भिजवलेला हरभरे आणि मटकी मूग सगळ्यांना मोड काढलेले सगळेच कडदने अ भिजवून त्याला मोड आलेले
हा हा
सकाळ मिक्सरला फिरवून आप्पे आपला आपल्या आप्पेचा तवा असतेला घालून झालेले
मग ते सोडा वगैरे त्यात घालताय काय न सोडा घालता वगैरे
सोडा न घालताात
हा हा
हम्
लगेज होत असेल ना पण जरा ते कडधान्यला मोड वगैरे य पर्यंत साबायला लागत असेल
हा तेवढंच की एक दिवस लागतोय हम्म ते काढूनच ठेवायचं
हा हा
म्हणजे कधी पण मुलांना पाहिजे तेव्हा पण देऊ शकतोय त्याचे आपण तव्यात टाकून असं थालीपीठ सारखं पण करू शकतो
हा हा
म्हणजे मी पण एकदा केलेलं असं थालीपीठ सारखंच केलेलं पण असं कडधान्य वगैरे नाही घेतले आपले बीट असते ना ते किसून त्याच केलेले छान झालं होतं ते पण अ आपले बीट किसून घेतलेले आणि त्यात बेसन बीठ थोडं मिक्स केल ते आणि आपण मीठ आणि चवीपुरतं मीठ वगैरे घालून अस
हा हा
अ म्हणजे अस बारीक पण आपे वगैरे आहे सॉरी आंबोळी वगैरे कर क पीठ तयार करून घेतोय ना आपण उतापे वगैरे त्या पद्धतीन तयार करून घेतले आणि तव्यामध्ये भाजलेले ते छान होत ते पण हा म्हणजे ते कलर वगैरे येते ना लाल कलर अस
हा हा हा
मग त्यामुळे आवडीने खातात ते पण तसच जर भेट द्यायला गेलं
खात नाहीत हो मुलांना असंच काहीतरी करायला लागते
हो म्हणून तसं केलता एकदम
हा हा हा
मग असं डब्याला रोज काहीतरी नवीन द्यायला सांगतात काय
होय नवीनच कि मुलांना पोळी भाजी हम्म आता मेथीची भाजी पण अशी खात नाहीत तेी आता अ हे केलं मिक्सरला बारीक करूनच गव्हाच्या पिठातून आले लसूण पेस्ट टाकून हा पराठे
व
हम्म
का ह म्हण श पराठे वगैरे हे सगळ करण्यात वेळ घालण्यापेक्षा जे आपण सोप्या पद्धतीने करतोय ना ते सगळं करून तुम्ही बांधत जा सांगतात प्लस त्याच्या सोबत वरती काकडी किंवा गाजर असेल ते खायला देत जा हा तुम्ही फक्त डब्यात घालून देत जावा. त्यांना चारवायच काम आमचय असं. आणि म्हणजे हा हा
लहान एक काय
हा हा ह्याला डब्यात वगैरे असं घालून दिलो ना मी तर तिथं म्हणजे त्यांनी जरी साडेबारा एक वाजता जरी सोडलीत ना जेवायला पूर्ण डब्बा संपे पर्यंत मग बाहेर म्हणजे उठूनच देत नाहीत तेनी हा जबरदस्तीने ते खायलाच लावतात. त्यामुळे जरा खायची सवय लागली आहे.
हा मुलांना आ पण चारवण्यापेक्षा ते स्वतःपोट भर जेवतात आपलं काय,
हं
हा
त्यांच्या त्यांच्या हाताने खाल्लं तर तेवढीच सवय पण होते आणि पोट पण भरते त्यांच हम्म,
मोबाईल एक मुलं जास्त घेतात.
हो आमच्यात पण तेच चालू आहे. प्रत्येक वेळेला तो दिसला की, की मोबाईल झाकून ठेवायचं चालू आहे. आता,
हा आधी आपणच घ्यायला कमी करायला पाहिजे.
हा आमचं पण आता कितीतरी पटीने कमी झालंय. फक्त कॉल आला किंवा असं तो कुठतरी बाहेर गेला तर त्या वेळेला तेवढंच घ्यायचं होतय. नाहीतरी तो व्हायच्या आधी कसं
जेवायला ताट घेतलं की पहिला मोबाईल शोधतोय तो तीच सवय बंद करायची.
एकदा सवय झालेली काय लहान मुलांची लवकर जात
जात नाही लवकर
हम्म
म
बाकी आणि असं काय खेळ वगैरे त्याला घेताय घरात
खेळ आता काय मोबाईलच पोरं घेऊन बसतात. आता ते खेळ सोडून मैदानी खेळ खेळायला पाहिजे. म्हणेन
होय.
हम
आमच्याच असतय थोडंफार हा म्हणजे क्रि केट वगैरे संध्याकाळी घरातल्या घरात खेळत
हा मग तसच त्याचे पप्पा घेऊन जातात. दोघांना पण क्रिकेट खेळतात हम्म मुलांच्या हालचाल पण राहायला पाहिजे. हा, हालचाल पण व्हायला पाहिजे मुलांची.
होय. म्हणजे तो कसं, एका ठिकाणी बसून, बसून आणि दुपारच्या वेळेला जरा बाहेर फिरणार. आणि त्यामुळं आणि जेवणार नाही व्यवस्थित, त्यामुळे असं ते डॉक्टर सांगितलेले त्याचे हाड हाडा अजून असं लवचिक झालेले आणि कॅल्शियम वगैरे कमी बोललेले त्याच्या हाडामध्ये मग त्यामुळं जरा त्याला टॉनिक पण चालू केलेलं आणि तेव्हापासून त्याला असं म्हणजे बाहेरचे जरा खेळ किंवा मातीत वगैरे खेळायला सोडा असं बोललेले हा तेव्हापासून असं बाहेर सोडल्यावर जरा आहे, आता तो मोबाईल कमी केलाय. आणि बाहेर असतोय. थोडं खेळायला आता सायकल वगैरे फिरवतो.
हा, आमच्यात पण तेच चालू आहे. क्रिकेट पण
हम्म
आमचं कसं वर घर आहे त्यामुळं जास्त मैदान खेळायला पण मुलांना नाहीये. लांब घेऊन जायला लागतय
हा, हा, हा
सासूबाई घेऊन जातात बाहेर इथं जवळ बाग आहेत इथं खेळायला. तिथं, खेळून येतात, हम्म
ते एक प्रॉब्लेम होतय, खेडे खेडयात असेल तर आपण पाहिजे
खेळू शकतो, होय, इथ बिल्डिंगच सगळ्या इचलकरंजी मध्ये हाय मी
हा, हा, हा, हम्म तसं असेल तर मग लक्ष पण ठेवायला लागत.
हा गाड्या पण भरपूर आहे त्यात मुलांना लक्ष ठेवायला एक माणूस लागतय
हम्म
कुठे, सोडू शकत नाहीत त्यांना.
हा आणि माणसं पण आता खूप वाईट झालेत आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे सगळी कडून.
हम्म, काय बर लहान मोठं काय बघत नाय माणसं, वय पण बघत नायत.
हम्म, ह
ह
आणि काय आहे. हो एक आहे आता चार वर्षाचा आहे तो. त्याचच सगळं आवरवरेपर्यंत घरातलं करेपर्यंत दुपार कळत नाही होय, एकटाच असं ल्यामुळ जरा लाड झालंय त्याच्यामुळे सगळं त्याच च ऐक लागतंय हा, ते पहिल्यापासून थोडं थोडं जरा, जरा लांब करून सवय केल असतं तर ते वेगळं पडल असतं. पण, नाही हयाच सगळं जे काय असेल, ते हट्ट पुरवायचे, सगळं घरचे पण तेच केलं.
आणि पहिल्यांदा असला क नाही तसच होतंय. एकटाच असला की
आणि काय, काय घेतात मग शाळेत त्याच्या फी वगैरे, घातला नाही काय अजून?
हा, तो अजून आता अडीच वर्षाचा आहे छोटा, आता जरा जाऊन बसालाय आठ पंधरा दिवस झाले. शाळेत हम्म मोठा आहे पाचवीला आहे तो..
हा हा.
त्याला पण आता या वर्षी अकॅडमीला घातले.
होय का. पाचवी नंतर न पण असा अकॅडमी लावता येते काय म्हणजे आधी इंग्लिश मिडियम ला होता काय..
नाही मराठीच होता सेमी सेमी इंग्लिश होत म त्याच्याच शाळेत.. तर परत आता अकॅडमी नवीन चालू केली आहे मग तिथं आणि त्यांना घेतलंय तिथं.
हा हा मग त्याची फी वगैरे कशी अकॅडमी ची वा
वर्षाची हम्म दरवर्षाला एक एक.. हजार रुपये वाढवणार आता सोळा हजार आहे आणि त्यातच कपडे नाहीत त्याची शाळेचे ड्रेस आपण आणायच युनिफॉर्म. आणि पुस्तक त्या आणि आप.. हो आम्हाला पहिल्यांदा वाटले शाळाच देणार. पण नंतर सांगितलं.
हम् हम् मग इव्हेंट कोणकोणते घेतात ते.
इव्हेंट आता क्रिकेट पण घेणार म्हंटले शाळेत. मुलांना हम् आता नवीनच चालू केलंय अजून एवढं माहित नाहीये.
हा हा हा.
स्टेज डेअरिंग सा आता आठवड्याला एकदा स्पीच घ्यायला घेतात मुलांच.. मुलांना स्टेज रडेअरिंग पण पाहिजे ना.
हो हो आता सगळीकड प्रॉपरली ते घेतच घ्यायलातच.
कॉन्फिडन्स वावण्यासाठी आता आठवड्यातून एकदा टेस्ट घेणार.. आणि स्टेज.. काय जल न... श्युअर टेस्ट घेणार असं हम्म.
हम्. आता सगळीकड हे चालूच आहे आणि काय पैसे वगैरे सगळं जास्तच भरायला ला..
होय आता मराठी शाळेपेक्षा.. हम्म.
हो आमच्या वेळेला कधीतरी एकदा वर्षात... तथून फी वगैरे दहा रुपये वीस रुपये असायची हा तेवढीच असणार ती..
पण आपल्याला एवढी नव्हती तेवढी येणार आहे.
होय होय किती अडीचशे तीनशे रुपये कॉलेज फॉर्म असणार ऍडमिशन.. त्यावेळे तेवढं भरलं की मग झालं लास्ट इर ला म्हणजे.. आधी मध्ये काय असेल इव्हेंट तर मग ते गॅदरिंगची वगैरे.. ते काही शंभर दीडशे असेल तर तेवढं भरायचं. हा तेवढच आता कितीतरी हजारांनी पैसे जरी घातले.. कमीच पडले मुलांना.
आता शाळा शिक्षणाला भरपूर महत्त्व आहे.
हो जेवढं महत्व आहे म्हणाय लागले त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल पैसे पण.. ण जे प्रायवट स्कूल येत..
आता काय नवीन चालू झाले सगळीकडे ऑलिम्पियाड अकॅडमी ऑलिम्पियाड अकॅडमी. नॉर्मल शाळेत काही नाही हम्म. मी पण आता एक वर्ष बघणार आहे कसं कसं काय काय. नेक्स्ट टाइम बघणारगी तेच शिक्षण असलं तर उगीच कशाला फी भरायची का... करायचं हम्म.
आणि जसं भरतोय त्या पद्धतीनं मुलं पण आपली त्यात प्रोग्रेस व्हायला पाहिजे.
होय नाही हुशार आहे सोडा तो
हा हा म्हणजे कसं हो ते स्कूलमध्ये जरा जास्त असल्यामुळं मुलं शिक्षकांच एकेकांकडे दुर्लक्ष होते एकेकांकडे व्यवस्थित प्रॉपरली लक्ष देतात
होय हो
हम् तामुं
अय
आणि काय मग काय करताय घेरी तुम्ही
घरीच असते मी आता तो लहान आहे त्यामुळे घरी असते
हा हा
तुम्ही
मी पण घरीच असते मध्ये के करत होते जॉब मी पण हम् पण आता ह्या काय बोलला
काय करत होता जॉब?
मी फायनान्स ला होते इथं-
ह कोणीकडे राहतय? गाव कोणतं?
त इंचल कंजीजवळा य.
विचलकरं जीच आहे हा हा हा. आणि काय?
ठीक आहे म आणि करूया कॉल आपण हा.